हा हॅलो!
हा अ काय करतेस, येतोय, येतोय काय करतेस?
काय नाय झाडायला लागली. अ हा बरबर! अ तुम्ही काय करताय?
काय नाय स्वयंपाक चाललाय.
हा हा मग सांगाय का त्या पदार्थाची माहिती?
पदार्थाची माहिती करणारे आज फ्लॉवरची भाजी. फ्लावरची भाजी करणार आहे आज. हम, हम! बटाटा, वाटाणा, फ्लॉवर, गाजर मिक्स करून भाजी करणार आहे. आणि वरण, भात, चपाती हा हा आणि हे काय करतेयस तू आवरल का? सगळ.
नाय अजून आमचा एवढ्या लवकर नसतो.
होय हा होय तुमचा साडेआठ नऊ वाजता.
हो हो साडेआठ, नऊला.
हा, होय! हा, हा. चालते, चालते आणि काय म साड्या बघून आलीस काय?
साड्या नाही आता नाही गेलेलोच नाहीये.
होय हा छान आले, छान आलेेत आग अ त्या हेच्यात साड्या व वगैरे खूप छान आल्यात अ ह्याच्यात मनालीमध्ये,
हा हा हा आता गेला होता काय रविवारी.
रविवारी अ नव्हत गेलेलो ग! पार्श्व मध्ये, पार्श्व मध्ये बघितल्या छान आहेत साड्या, मस्त आहेत. होय, होय! होय, होय! सेल आलाय.
नाहीनाहीमध्ये त शूच्या घेतल्या होत्या त्यानंतर आणि गेला होता काय?
त्याच्यानंतर नाही ह्याच्यात बघून आलो ग, मनालीवाल्याच्यात बघून आलो.
बर बर हा!
हम्म! चांगल्या नाही आहेत, एवढ्या काही खास नाहीत, रेग्युलर युजच्या म्हणजे असं एवढ्या पण काही नाहीत मला काय आवडल्या नाहीत एवढ्या.
होय काय.
हा हा त तो हम् ह्याचा तो दुसरा एक सेल लागलाय सव्वीस रुपयाचा तर ह्याचा तू बघून आलीस.
चोवीस चोवीस हो बघितलं की हा. चोवीस ला आओ चांगलाय तिथं काचेच्या भरण्या हाईत. चोवीस ला एक. हो, हो, हो. काचेचे बरणी म्हणजे बरच हाय - - बर म्हणजे चांगलायं.
हा.
एक वस्तू कुठली पण छोटी पळपाट लाटनी पण आ हाईत. म्हणजे पोळपाट चोवीसला लाटणं हो चोवीस ला. लाकडी ते लाकडी पण हे आहेत.
मुलींची खेळण्याची, छोटी छोटी खेळण्याची.
ह खेळणी म्हणजे आपण ते पापड किंवा ते अस छोट्या चपात्या नसतात का तेवढ्या तेवढ्या हेच हाय. नाहि बरंच काय काय हाय तिथं, पाय पुसण्या हाईत चोवीस रुपयाला मोठ्या मोठ्या हाईत आणि
हा. आभी गेला का खेळायला?
गेला की.
हा. हा. उद्या अभिजीतचा वाढदिवस हाय बघ. हा. उद्या बड्डे हाय त्यांचा. हा, हा. स्वराज कुठं गेला?
तो पण खेळायला.
होय. हा, हा.
गेलाय तो.
हम्म. खेळून येऊन, होय. खेळून येऊन अभ्यास.
टी व्ही बघायचा. अभ्यास करायचा. मोबाईल बघायचा. सगळं चालू अस- -
होय. हा, हा, हा, हा. चालतयं आणि काय पाऊस नाही ना.
आज काय नाही पाऊस.
हा, हा. काल किती होता पाऊस?
होय. काल जास्त होता.
काल पाऊस होता. बाजार भरलेला. सगळी गर्दी हं. काल खूप पाऊस होता. त्या भाजीला काय घ्यायला येईना.
होय, होय, तेच की कांदे कशे आणले? काय ते?
कांदे तीस रुपये न.
तीस रुपये
किलोन ह. मी पण काल काय झालं गर्दी होती दोन पिशव्या हातात घेऊन भाजीला मला जायला ईना म्हणून मी कांदे घेतले काल माझे गेल्या हेला गेल्या वेळेस तुमचे घेतले. आता ह्या वेळेस मी माझे घेतले कांदे आणि घेतले ले वजन करून त्या बाईला म्हटलं माझी पिशवी इथंच ठेव. तिथच असू देत, मी माझं भाजी घेऊन झाले की घेऊ जाते. तिथेच विसरून आले घरी.
आंग बाई. मग?
म आता काय आता ह्या गुरुवारी तिन सा हे करायचं ओळखीची हाय ती त्यामुळे मग तिला सांगितल म्हणजे दिल ती गुरुवारी. नाही, नाही. ती त्यांच्या जवळ, जवळ ठेवलेली पिशवी त्यांच्या. हम्म. सांगून गेले होते हा मग ते त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं असणाराय भरलेली पिशवी कुणाची तर कि माझी हम्, हम्, ह्. त्यामुळे मग ते ठेवतील आता, देतील गुरुवारी इतर वेळेला नस त्यात ना ती फक्त बाजार गुरुवार आणि रविवारीच असतात फक्त ते इतर वेळेला वेगवेगळ्या गावांचा बाजार असतो ति
तिकड जात्यात व्हय तेचकी. देतील. आणखी एकदा तुमची विसरली होती हे कीनी.
होय. होय. ती एकदा विसरली होती ती काय नाहीच मिळाली मला. नाय. नाय, नाय, नाय. ती काहीतरी भेंडी का काय घेत होती तेव्हा तिथं ती पिशवी अ काढून ठेवली साईड ला आणि त्यात भेंडी वतली आणि ती दुसरीच कोणतरी घेऊन गेली.
हा बरोबर आहे.
हम्म तेव्हा एकदा तस चालत बाजारात गर्दी असतीया नाही दोन दोन पिशव्या घेऊन आणि पाऊस असला तर आजिबात चालायलाच येत नाही.
व्हय ओ आमच्या एका सरांचा फोन गेला पंचवीस हजार रुपयाचा बाजारातून.
व्हय काय?
हो मागच्या मागच्या आठवड्यात. पाऊस जास्त होता खिशात वरच्या ठेवलेला छत्री व्हती हातात नेला कुणी.
आणि काम आज हे करायला नाहीत बांधकाम करायला लाग नाहीत लोक
नाही नाही ते आता वाळ पाहिजे ना त्यात मुरूम टाकायचा मुरूम ह आणि आता पाणीच गेलं चार वाजता आलेलं मारेपर्यंत हम्म तेव्हा वाळ्याशिवाय आता त्या भिंती आवळून आल्यात आहे त्यात परत मुरम घालायचं त्याच्यात. मुरूम भरणार आहेत म ते लगेच नाही ठीक करते भिंती ते आता वाळल्याशिवाय नाही पुढचं काय
हा हा हा हा
आपल्या घरासारखंच आहे हो फांडेशन खाली सगळं झालं ते पिलर पिलर काढले सेम घरासारखच की परत केलं ते पिलर उभे केले काय पीएम खाली आला परत म तर ते थोडे थोडे दिवस लागते प्रत्येकाला. घरासारखं सेमी तसच हाय आणि मग आता त्याच्यावर हे त्यांचं बांधकाम त्याला थोड्या दिवस परत त्यात मोरम भरायचा फाउंडेशन असतं तसंच कॅपलं
हा
त्या टाईप मध्येच त्यामुळे त्याला ते दिवस ला
तरी गे ह झालं थोडस म्हणजे झालं तरी बांधकाम कारण कसं पाऊस नाही ना आता त्यामुळे जरा
हा होय होय तेच का म्हणजे पाऊस पाऊस उलट पाहिजे बांधकामाला चांगलं कारण आपलं इथं काही एवढे हे नाही तर मगस म पावसाला तरी काम करायला येते इथ एवढं काय असं हा
पण ते सिमेंट वगैरेधुऊ जात ना लगेच परत
होय पण काल बांधला आणि पाऊस पडला ना मोठा
हां
काल बांधल्या बांधल्या आज आला असता काय वाटलं नसतो.
हा काल तरी संध्याकाळी होता पाच पाच काल पाच वाजता चालू झालं असेल पाच
हा मी मीनाता केला होत फोन त्यात काही अजून घरी आल्या नव्हते.
हा हा हा इल्गितयता अलि असलता हम्म
माझं माजू बरच काम बाकी आहे काल काय झालेलंच नाही. आज कॉलेज मधून आल्यावर काही होत नाही असं होते तच राहत इथे ऍडमिशन मुळं काम जास्त आहे. होय आज नाही आज मला हे आहे शेवट आहे.
होय काय हा हम्म मग हा संध्याकाळी एकदा परत थोड्यानं हे करायचं मग हा
चालते चालते आता ताई घरी गेल्यावर करते की त्यांना त्यांना एक तर तुम्हाला परत तुम्हाला किती वाजता फोन करून..
हम्म मला करकीी एक साडेनऊ वाजता.
साडे नऊला काय बर
हा चालत आहे की करकी हम्म हा आणि
कुठे येतो मीसला
मेस ला आहेत बघ आता चोवीस
शमस
हम्म हा आता चोवीस आहेत हम चोवीस मध्ये आहेत आता आणि अजून एक आता अजून कॉलेज चालू व्हायचंय आता कॉलेज चालू होईल ऑगस्ट महिन्यात नवीन ऍडमिशन हा त्यावेळी पण येतील भरपूर मुली पण ते आता कसं जागा फुल झालीत आता सगळ्या मी आता काय मी जादा घेत नाही ना वीसच्या पुढे घेतच नाही पण जादा झाल्यात त्यामुळ काय आता नाही या्यायच्या पण हम्म कसं होतंय मग मु लही लोड होतोय ना
होय नडूच
सगळं होतय चपाती करायला लागतात तेवढ्या पन्नास चपाती सकाळी पन्नास संध्याकाळी लागतात
हो शंभर
हा मग त्याच्यामुळे मग मी का आता नाही घेत हम्म आता ह्या वेळेस आठ नऊ मुली केल्या
ह
ह त्याच ठिकाणी दुसऱ्या भरल्या
होय काय आमझ आहे तेवढ्या सा आहे पुरी
हा परत आहे तेवढ्याच झाल्यात आधी
हा तेच आता न थोड्या फारने येतील नवीन आल्या
आता नवीन ऍडमिशन आता चालू झालेय ना आता फॉर्म वगैरे झालेत इंजिनिअरिंग बीबीए एम बीए सगळं चालू झाले ना आता
हा आमचे इथ मी बी ए बंद पडल बघा बंद मुलं नाहीत म्हणून बंद पडलं क आता ह्या वर्षीला मुलंच नाहीत तो गेल्या वर्षी फक्त शेवटचा वर्ग झाला तिकडे तुमच्यावरच येते तो जास्त ऍडमिशन
हा ह्याला होत्या आणि आता ते अटन झालेय ना
हो पण हे इकडं आमच्याकडे कमीच आहे तरी पण तीकड जरा कार्यक्रम कोरं असे बिल्डिंगली त्या परं तिकडे पळत जास्त
बिल्डिंग चांगली असून काय करायचं
हा पन ते कळत नाही ओ पोरा ना ना पसायला लागलं मग लक्षात येत
हम्म हम्म ऍटोनॉमस हे झालं ना आता हकड पण
होय त
हम्म त्यामुंळे मग ते झालं आता चांगलं म्हणजे हे करतात ना आता म्हणजे हे हच कॉलेजच जास्त हे आहे त्यामुळ ते
ना होय ओ जून नाहीय कॉलेज झाले की त्रेचाळीस वर्ष झालीत कॉलेजला त्रेचाळीस चववेचाळीस वर्ष हो
आता इंजिनिअरिंगच वगैरे आता चालू होईल ऑगस्ट महिन्यात आता फॉर्म सुटाला सुटले आता आमच्या इथ ती समोर मुलं होती ना दोन साहागाव
हा ह कुठ गेली ओ
ती सांगलीला वालचनला घेणार आहे की ऍडमिशन मटेक ला हा ती पण दोघ पण खूप हो सिवल खूप हुशार आहेत ती पण दोघं हम्म ती दोघं हुशार आहेत खूप आणि कस त्यांना ऍडमिशन पण मिळून जाईल जरा ते दुसऱ्या दोन नंबरच्याला बारक्याला जरा नाही एवढं काय म्हणजे तो एवढा नाहीये त्याला पैसे भरून घेणार आहेत पण मोठ्याला महिन्याला बारा हजार रुपये मिळते कॉलरशिप महिन्याला बारा हजार आहे
होय होय तेच की हुशार आहेत पोर होय होय जुळी येत मुले
हा त्यामुळं मग त्यातलं एक जर असं हे आहे पण म्हणजे आहे तसा करतो पण एवढं नाही दुसरा आहे तो लई हुशार आहे
हम्म हम् आता ती मुल राहत हो त ती रूम आता काहीरी कमीच आहे का तुमच्या शेजार ची समोरचे
दुसऱ्या रे आली की राहिला मुलं हा आली दुसरी आली हम एक बारावीचा आहे अम ह्याचा अकॅडमीचा इथ आर आय टीचा आणि एक आहे तो इंजिनियर
हा हा हा
हम्म इंजियरीगचा आहे
हा हा हा
ते दोघं आहेत आता सध्या
हा ह
हा मग त्या आता काय मुलांना मुलांना इथं रूम हा मुलांना रोमभर पुूरीत भाड्या देतात ना हा हा ह म्हणजे ईथ कस एका मुलाला दोन हजार रूपये अडीच हजार रुपये असा आहे हम्म रेट
होय पोरांचं हे असल्यामुळे
हा हा आणि मुलींना जरा जास्त वाढा आहे नाही इथं
होय होय
मुलींना जास्त आहे हम्म मुलींना भरपूर भाड आहे आणि कसं अ जास्त सिक्युरिटी मुली नसत्या ना
होय होय बरोबर आहे त्यामु मग चार्ज चार्ज घ्या लागतोय त्यांच्याकडून
हम् मुलींना सिक्युरिटी असल्यामुळे जास्त आहे मुलींना तीस हजार पस्तीस हजार आहे वर्षाला हम्म आणि मुलांना वीस हजार आहे वीस हजार बावीस हजार असं मुलांच कमी आहे ह् मुलं कस कधी पण रात्रीचे त्यात कधी पण म्हणजे तस मुलींच नाही ना मुलींना टाइम टू टाईम आहे ना सगळ्यांना
चालते चाल मग तुम्ही आता आवरा अ हे झालेय मी करते मग तुम्हाला संध्याकाळी फोन हा
बरं बर चालते चालते हां ठेव